हॅलो. हॅलो. हा येतोय बोला. जेवला का नाही?
हम्म. बोल? नाही अजून. अजून बनवायचंय.
अजून बनवायचाय? काय स्पेशल आहे का काय आज? निवांत असत. मी म्हटलं काय स्पे स्पेशल हाय वाटतं म्हणून एवढा वेळ कराय लागलाय काय.
नाही रोजच ले अ लेट असते.
हम् हम् ह.
नाही.
आणि काय चाललंय? डिस्टर्ब केला नाही नव्हे.
नाय नाही. आहे अजू जरा मोठा मुलगा जेवतोय. त्याचा अभ्यास घ्यायचाय.
हा. बाळ काय करतय?
बाळ हाय खेळाय लागलय.
खेळाय लागले व्हय. अजून काय मग? काय विशेष?
बो काय नाही. परवाचा विषय आपला अर्धवटच राहिला. काय सांगत होतात. चांदोलीत
हा हा हा हा चांदोलीच फिरायच होय.
आम्ही पण फिरायला जायाच म्हणतोय. म आमचे हे बोलले विचार होते. बघू आता कोणीकड इकडं गारगोटीला सावतकडा धबधबा म्हणून पण आहे.
इकडं राधानगरी कड पण धरण तेन बघाय जायचं चाललंय.
हा हा हा हा
हम्म तुम्ही आणि सांगितलासा चांदोलीच होय भरलय की, आज रात्रीपर्यंत मूघड तील दरवाजे, हो.
होय काय?
हम्म
चांदोलीत सोडलेय पाणी आता अजून काय भरलेलं नाही वाडत चांदोली पण,
नाही.
लाईट बोटायला धरा,
हम्म हम.
काय माहिती मला पण इकडं माहित नाही एवढं, हा त्याच्या विषयी अम् ते काहीतरी शंभर प्लसशे, आठ का एकशे वीस कायतरी कोयना, हे पन्नास अट अठ्ठेचाळीस समथिंग काहीतर हाय. तिकड पण पाऊस जास्त असतोय खरं.
होय का तिकड सगळं ते हेच आहे ना जंगलच.
काही ते होय जंगल आहे ते पातरपुन म्हनून गाव आहे ना ति
हम्
जंगलातच एक गाव आहे, पाथरपुं हम्म तिथे सगळ्यात जास्त पाऊस पडतोय पाथरपुंज.
मग तिथं वस्ती आहे?
वस्ती आहे जंगलात म्हणजे ठरावीक अस वाडी
हा हा अच्छा अच्छा.
ठराविकच घर असतील.
नाहीत काय, मग कसे राहतात तिकडचे लोक?
आता काय माहित त्यांचं त्यांना माहित.
इथ आम्हाला आम्ही राहतोय तर रिस्क वाटतंय. होय रात्रीच कस होत त्यांचं,
काय आता, सवय झाल्या
आता त्यांना काय सवय झाल्या हा.
हम्म.
लायटीचा पण प्रॉब्लेम येत असेल ना तिकड?
माहिती मला माहित पण नाही मी बघितलं पण नाही कधी ते कसं गाव आहे. काय मला पप्पनी सांगितलं होत आमच्या त्यांना अ काही ते रेनगेट ची ड्युटी असायची ना ते होते तेव्हा तिथ
हा, हा,
म्हणजे पाऊस मोजायचा असायचा, किती पडतोय?
ते कसं? हे करायचं?
ते काहीतरी असेल त्यांच्याकडे ते.
अं हं हं.
मी छोटा होतो तेव्हा ऐकलेलं, ती आता मला लयं दिवस झाली ऐकून.
तुम्ही कधी गेलेलात का नाही?
आता सध्या तर काय नाही, बरेच दिवस नाही, मधी दोन वर्षापूर्वी गेलो होतो.
हम्म, हम्, ते नाही ते पाणी वगैरे बघायला
हा बराच वेळा जायलो, मी पप्पांबरोबर रात्री. तिथं कधी पण जायचो, तिथं डॅमवर.
हम्म, हम्म. ते पाण्याची पातळी वगैरे लागत असेल ना.
होय, होय. ते रात्रीच हे असायचं. त्यांना द पावसाळ्यात त्यांना ड्युटी असायची स्ट्रिक एकदम मग ती सार ते फोन वगैरे याचे मंत्रालयातन कलेक्टरच वगैरे किती पाणी आहे? काय आहे? मग ते फोनसाठी सारखं ते हे करून यायच चालायचं पुढं. ऑफिसचीच गाडी असायची त्यांची, नाही ठराविक टाइमिंग असं जायचं, त्या टायमिंगला ती ठरावीक लोकं मिळून गाडी असायची ऑफिसची, त्या गाडीत बसून जायचं.
हा, हम्म, तिथे रूम भेटत असतील ने डॅमच्या इथे, का नाही?
होय, कोटर्स होत्या, कॉलनीच की.
हम्म हम्.
एक दिवशी रात्री गेलेलो.
हम्म.
लहान असताना आणि असं घाट सेक्शन आहे ते. त्या डॅमवर वरती जायचा कचचा रोड, आणि तिथून आत आलो व्यवस्थित, आणि गाडी शेडमध्ये लावली, आणि गाडीच चाक कसं निघले एक.
अरे बापरे! मग?
मग काय, नशीब तिथं झालं नाही काय नाही, तर त्या घाटातच अडकून पडलो असतो, लागला असतं काय.
मग, काय तर.
हम्म्.
डेंजरस आहे बाबा.
डेंजर आहे, नदीत मगरी पण आहेत त्या.
होय! आता ते. पाणी कमी झालं की आणि हेच असेल तिथं, मगरी आहेत म्हंटल्यावर.
हम्म, होय. त्या पुराला वाहून सगळ्या खाली कोल्हापूर, विलापूर इकडे येतात.
होय मग काय.
मगरी आहेत, साप तरीच आहे.
ह होय काय?
हम्म कॉलनी तर आमच्या इथं रोज एक साप निघायचा.
खरंच काय पाणी जरा
व्हय.
पावसच हेच असतंय नी सापांना.
होय.
आणि काय नाही. हम्मम.
काय ना बघा निवांत चाललंय आता जेवण झाले थोड्या वेळान जेवायचं.
साहेब आले का नाही?
नाही अजून ते आले की जेवायचं.
हम्म हम् हम्‌.
तेच आमचा विषय चालेला फिरायला जाण्याचा म्हंटलं असं सांगितलंय मला चांदोली बद्दल. आपण बघूया म्हणून जायचं. ठीक आहे बोले, विचारून घे सगळं.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो. हा आवाज येतोय का? बोला. म्हणून म्हंटलं विचारून बघूया. फिराय जाण्याबद्दल चाललेलं, म्हणून म्हंटलं विचारू रून घेऊया. जर जाता येत असेल तर, जायचं मग तिकडंन‌ हम्म.
होय. चांगलं हाय खरं तिकडं.
आणि बघू
तिथं परत प हे काय काय बरं?
त्यामुळ जायचं.
हम्म. काय म्हणे अ -आरळी म्हणून एक गाव आहे तिथून गुढी म्हणून एक गाव आहे छोटस. तिथं पण मस्त हाय, असं फॉग वगैरे अस. अस अस पठार हाय त्याच्यात पवन चक्की. सगळ्या भारी वाटतंय तिथ पण होय.
हम् तुम्ही कधी फॅमिलीला घेऊन गेलेलात नाही?
आम्ही गेलेलो की.
हा.
हम.
मुलं नव्हतीत तेव्हा गेलेलो.
हा हा हा. तर मुलांना घेऊन जायचं ते छोटे आहेत
हम्म जाय छोटे आहेत त्याच्यामुंळ
पावसा पाण्यात जाण एक मिनिटं सोना
हम्म
हॅलो
हम्म काय कराल्यात दंगा कराल्यात काय
अभ्यास करना झालाय बसलाय टाइमपास करत
होय काय
होय हाय
काय अभ्यास दिलाय आज हम्
आज दिलेय बघा टेन इलेव्हन
मराठीमध्ये ढग ढग बाण
हम्म
नाही या
हम्म चांगलंये
थोडा अभ्यास तरी करत नाहीे ये
हम्म पाऊस आहे काय तिकड
पाऊस जोरात चालुये
होय काय
आज ओपन केली बघा
होय आता चालू प्लग बर चाल असल आता उघडेल मग पचायला राहिलं तर ते ऑटोमॅटिक आहे नाही का हम् बाकी
बाकी काही नाही हम्म हम्म
किती वाजली
दोघांना सांभाळायच दिवसभर काय टाईम नसतोय हम्म
होय काय त्यांना झोपूनच जेवताय का काय मग
व्हय झोपलेली उठली त जेवायला बसल की होय त्यात आता जरा तब्येत बिघडली तिची ताप आहे थंडी ताप तिकडचं वातावरण पण आम्हाला हे होत नाहीये हो दाखवलंय वायरल आहे बोलत्यात आता बघू
हम हम
कमी अजून आलेल नाही परत एकदा जाऊन दाव कोणी यायचं दोन दिवसांनी दाख दाखवायला या बोल बोललेले
हा हा
खरो खरच आज नाही जर कमी वाटलं तर उद्या सकाळी जात हम्म
पोरांचं काय कळत पण नाही, नक्की काय चाललंय?
हं सारखी कीरि किर करतय हं सारखं काय बाहेर इथंच असतय.
काय करायचं घरात बसून तर?
हम्म
कंटाळा येतोय बसून बसून पावसामुळं सगळं किच किचकीच किचकीच कुठ फिरायला पण येत नाही काय. आता काय बसलोय काम आवरून सगळी
हम्म
हम्म